काय करतेय?
काय नाही.
धोंडा घातला का तुम्ही?
हा घातलं बाई.
आणि यातलं बी दोन तीन किलो आंबे आणले होते, सगळ्या पावन्याल बोलिवल होतं
आम्ही बी बाई आ सरला का काकूल म्हणजे सरला ताईला बोलील होत. त्या रातच्याला बोलील. तईला बोलीवल होत. हा भाई म्या भी बोलील होते.
हव का म्या सगळ्याला घातलंय.
दोन चार किलो आंबे आणले होते पुरण टाकलं होत एक किलो.
मी पण त्याचंच टाकलं होतं
पुरून उरलं.
फीरून उठलं का आमच्या गाईला द्या मग आणून.
आम्हाला बैले नाही आमी बैल
हाऊ का बैल तुमही किती दा नेलते.
ते का आम्ही दोन खील्लार आहे दोन लाखात एक बैले चार लाखात दोन बैले हे. तुम्ही तसेच चिगट बाय आहे बाई चिगटच पण तुमचं घर
आज काय करते म तुम्ही तुमचे, तुमच का आधी
आम्ही, आम्ही सगळं करत सगळं करत बाई आम्ही त म आम्ही मागाला पाहिलं का चिकटे वयची मी ठेवा आता
आशा बोलते पातवी हून